हॅलो.
हा बोला की.
हम् ऐकू येत ना व्यवस्थित.
आला का झालं काय कॉल लागला.
लागला लागला ओके.
हम्म.
पण तुम्हाला भरपूर जणांनी कॉल केलतीत ना?
त्यान केल्यात की खरं त्यांच त्यांच कॉल करून घेतल्यात त्यांनी.
नाही तरी ते तुम्हाला काउंट होणार म्हणजे तुम्हाला अशे किती पोइटंची पन्नास टास्क तरी हायत म्हणे तु म आता. कारण कसं होतेय माहितीे काय तीस टास्क असले ना तर अर्धे तुमचे अर्धे बाकीच्यांचे असे असत्यात.
पण नाही आपल्याला ह्याज्यात कस दाखवायला तीस कॉल स्वतः करायचे
हम् हम. मग तर तुम्हाला ते पन्नास टास्क आहेत त्यामुळे तुम्हाला तीस तीस कॉल आल्यात.
मग तुम्हाला किती आल्यात एकूण
मी अजून करायच लागले मला वीस आहेत टोटल आता सध्या
मग तुम्हाला हळूहळू वाढणार ते
हा वाढली तर वाढतील होय का सांगता नाही. म्हणजे माझं कसं म्हणणं माहिती आहे काय एकेकांना ना वीस बावीस कॉलवर - परत त्यांचे टास्क संपले प्रोजेक्ट संपला त्यांचा तो. असं झालय.
हम्म हम् मला कसं पाच पाच पाच पाच करत
काल किती होते माहितीय काय काल अ काल दुपारपर्यंत बघा माझे फक्त सहा झालते दहा मधले.
हां.
त्यातले चार शिल्लक होते असं पाच पाच पाच क प करत काल माझे सतरा झाले. आणि आता सतरा पाासन आता किती झाले हे आता
किती झाले आता आता तीन राहीलेले आहेत अजून सत्तावीस ला सत्तावीस झाले सतरा पाासन सत्तावीस पर्यंत आलोय मी आता.
कधी दहा झाले की आज.
म
तरी होतील का एकेकना येतात एकेकांना नाही आताात म्हणजे भरपूर जणांना वीस बावीस कॉलवरर प्रोजेक्टच एंड झालाय त्यांचा
हम्म
म्हणून म्हले तमही आता अठ्ठास सत्तास वर गेला म्हटल्यावर तुमचं जास्त असतीलल कॉल होते तरी पेमेंट चांगलंच पडणार आहे आपल्याला काय टेन्शन नाही
त्यातले चार कॉल फेलच आहेत आणि
होय तेच राहायचोडा चार काल तुमची पण चार काल माझी पण
मग चार पल ए दोन मैत्रि मुळ गेले आणि एक एका बहिनं केली ते एक तुमचा पल येत सगळळेला आणि एक अ अनेका बहिणी केली ते ते तस गेलं
हा हा
हलाय कट्टळा आलाय कवच झोपेल असं व्हायला आता
आताेवटे कॉल करा झोप असू दे बाकी बघयाता्या
अजून तीन कॉलचं टेन्शन लागलंय मला खरं आता
उद्या सकाळी होते होते असं काही नाही ते ब्लॉक वगैरे होत नाहीने का म्हणतात तसं पण करत नाही तसंने ह त्यांना पण कामगार पाहिजेच असतात नाही नाही असं काय करत नाही असं भरपूर वेळा झालंय
हम्म
म्या सकाळी काय करायचं पटकन उठायचं आणि फटाफटाले सगळी करून घ्यायची
होय
म्हणजे त्यांनी कां असं म्हणतात मा दुसरा प्रजेक्टरात असत ना तर हे पटकन करून घ्या असं त्यांचं म्हणं असं
होय ते पण आहे सोडा
प्रेक्ट पाहिजे नको समोर करायला हेच आपण करत बसणार मग पुढचे मग प्रोजेक्ट आपल्याला मिळणार नाही असं त्यांं म्हणणं असतं
हम्म मग कायतत
हम आपल्यासाठी चांगला असते ना ते त्यांचं म्हणणं
होय ते आहे सडा आपण आपण पण चुका करू घेऊन करतोय ना ते आपण करायला पाहिजे करायला पाहिजे एवढंच व्हायलाच पाहिजे
ह
नाही तरर मग असं सोडून दिलं तर मग कोण जास्त लक्ष देत नाही
होय ते पेमेंट तर आपल्यालाच पडणार आहे त्यांना का मिळणार नाही
हम्म तेच क हम्म
पण करायचं पेमेंट कसं कट आहे बसले बघ
हम्
हा जागा आहे
हा
हा
तुमची मराठी मिीडियम मधूनच झाले का काय मग शिक्षण हम् हम
मराठी मीडियम मधून झाले सगळ महाराष्ट्रामध्ये तेच
होय
इथं कुठे उर्दू वगैरे जास्त असते
हाा नाही हायची उर्दू पण शाळा
मॅम एवढे नाही आता आधी आधी काय नव्हत्या
हा हा
मग आता सुरवातपासून शिकायला गेलं मग आधी लहपणापासून बसाय पाहिजे एकदम बसायला गेलं की ते पण येत नाही धड हे पण नाही अस होतय म ते.
म तुम्हाला वाचायला येत. उडदु उडदु वाचायला येतय.
उर्दू नाय अरबीे हाय ते.
व्हय म्हणजे वेगळ्या वेगळ्या भाशा आहेत काय त्या? हा हा ह हा हा
तेच आमच्यात वाचायत असते त्याच्यात असते ना ते त्यामुळे ते वाचून जातय.
मग ते तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला ते तुमच्या पुस्तकातच तेवढं तुम्हाला असं बाहेर नाही शिकवलं जात ते.
नाय नाय.
अरबी भाषा कुठं आपल्याला शाळेत शिकवत्यात.
होय उर्दू असतय ना.
हा मग ते तरी पण तुम्हाला वाचालं येतंय.
होय मला अरबी येते पण मला क उर्दू येत नाय. शिकायला पाहिजे ना जसं अ आ ई असतय तसं त्याज पण असतय.
हा हा म्हणजे अरबी पण मग आता घरातल्यानी शिकवले असणार हायत. ते कसं वाचायचं ते.
ते कसं आम्ही शिकायला जातोच ना बाहेर म्हणजे आमचं कसं ते शिकण्यासाठी आप पूण कसं क्लास लावतो तस आम्हाला तेच जायला लागतय ना मदरश्या मध्ये तेन.
हा असं हाय काय.
ते शिकायला जाते मग त्याच्यात शिकून जाते हा त्या मना शिकूनच जातात त्याजात. तेव्हा पासून आम्ही वाचाय सुरु करते होय.
हम् पण तुमची मग मराठी लयच चांगली हाय म्हणायची मग चांगल ब चांगलं बोलताय तुम्ही एकदम असं स्पष्ट तेन भाषा चांगलि हाय तुमची
हो मराठी येते व्यवस्थित फर्स्ट लहानपणापासून कस मराठी शिकले ना त्याच्यामुळे मराठी स्पष्ट हाय.
हम्म. म्हणजे बाकीच्याच्या पण असत्यात सोडा पण तुमच्या बोलण्यावरण तसं वाटत नाय.
हा हा.
हम्म. अनी काय म्हणताय मग आता काय नवीन तुमच्याकडं.
आमच्याकड काय नवीन नाय बगा आमच्यात हाय तेच हाय आमच्यात रोजच रुटिं ग हे सगळं वेगळंच हाय जमलिंग होतय आमला लय.
होय.
याच्या नादात सगळं जमनिंग होतय, कुठलं एक रुटीक बसत नाय.
सगळ्या त्याच्या रुटीनच जायला लागते आपल्याला.
होय होय.
हम्म आपलं रुटीन बसत नाय लहान बाळ असल की.
होय तुमचा आवाज जरा खरखरा लागलाय म्हणजे ते मागं.
माझा आवाज अडकालाय काय.
खरखरा लागलय अडकंना स्पष्ट यायलय ऐकू पण थोडं खरखर लग म्हण आवाज येत
खरखरलाय म्हणजे आता इथं रेंज हाय की रेंज पण हाय की. ते जरास वाऱ्यामुळ ते आबाळ ये जा ये जा करालय ना.
हा त्याजामुळ शक्यतो वाऱ्यामुळच होतय वाडतं ते थोडंस खरं खरा लय.
तुमचा पण मला जरास खरखर कर म्हणजे येतोय पहिल्या येतोय पण नंतरचा आवाज अस तो. खर खर करा लागलाय..
ह. हम ते रेंज प्रॉब्लेम होल त्यामुळेच होलाय ते हम्म त्याच्या््हाच होते ते.
हम्म.
तरी झाले गट असत नाही म्ह म्हणत.
होय नाही म्हणत तेवढंस माग लागून लागून लागून झालं म्हणायचं आता.
हो हो.
हम.
टास्क साठी काय काय करावं लागतं.
मग काय तर. मला माहिती नव्हतं एवढंस म्हणजे. मला काय वाटलं होऊन जायला तेीच तर आहेत. असं वाटलं मला दहा दहा मिनिटाचे तेीस तर बापरे वा्हाहिले आता मला ते.
असस्ते. हो केलं तर होते सगळ्या म्हणजे कसं आपण एका दिवसात करायला लागल ना हेच जर आपण आधीपासून केलं असताना
हा नाही आता टास्क येऊन आजचा तिसरा दिवस आपला. कस म्हणायला गेलं तर.
होय तेच राहायचोडा.
हा शनिवारी आलाय रविवारी
इतर कालपसन्च कराय लागले बघा
हा तेच के. म्हणजे प्रत्येकी दिवसाला दहा कॉल व्हायला पाहिजे होत म्हणजे. आतापर्यंत झालं असत.
होय होय
हम्म मी ह्याला एकदम सिरियस नाही घेतलं काय द तीस तरी कॉलेज असं होऊन जातल असं वाटलं अरे बा वाटल आता हे असं नाही एवढं सोपं नाहीे आता आता कळलं खरं म्हणजे तुम्ही मला सांगितल्यावर कळलं की आपण काय करायला पहिला पाहिजे होतं ते जरा माझंच चुकलं
म्हणजे
ते तुम्ही काय म्हणला अ एकदा तुम्ही एकदा मी एकदा तुम्ही एकदा मी असं पाच पाच कॉल सगळ्यांकडनं करूनच घ्यायचं म्हणजे झालं असतं
हा हो हो
ह म्हणजे तास दीड तासात बघीणीचं पण झालं असतं असं पण ते मी तसं नाही ना केलं मी दुसऱ्यां विचार करत बसलो असं झालं
त्यांच पाच पूर्ण झाला कि म आपण पाच करायचं असं
नाही नाही म्हणजे तिने काय म्हणले अ मला मी आता करतो मग नंतर एक दहा मिनिट थांबव परत मी तुम्हाला करतो मग तुम्ही मला करा असं झालं ना ते
हा हा
हा मला माहितच नव्हतं असं असं बण करायला येईल ब
हा ते सांगणार पाहिजे सांगणार असत की व्यवस्थित समजून जाते आपल्याला
हम्म आता त्यांना किती दिवसांपासूनचा एक्सपिरियन्स आहे नाही माहिती कोणाला
हे टा स्क्रीन मला होय
एवढे दिवस झालेत
होय मग त्यावेेळेला कसं मला काही इन्फॉर्मेशनच नव्हती ना या टास्कची कारग कसं प्रत्येक टास्कीचे रूल्स वगैरे असतातच
हा हा काय
म्हणजे आता अस एका टॉपिकवर बोलायंचं.
आता पण दुसऱ्या लोकांना चाललाय वाटत की हा टास्क.
होय आहे की अजून आता आता सुरुवात सगळ्यांना जे जे अ जॉईनवालेयेत त्यांना भेटायच लागले टास्क.
म्हणजे जे नवीन जॉईन होतात त्यांना काय?
हा कोणाला म जॉईन करणार असल त्यांना पण भेटतय अजून टास्क. म्हणजे हा टास्क मला येऊन लय महिने दोन महिने तर निदान झाले असतील बघा. कमीत कमी म त्यावेळेला मला रूल्स वगैरे काय माहीत नव्हते याचे
हूं
त्यामुळ मी हा टास्क घेतलाच नाय करायला.
हा काय
म आता कस याची सगळी रूळ आणि त्यावेळे हा चालते चालते ठेवा.